हलो आवाज येतोय का? हलो.
हा येतोय.
देखमैने बोला थाना, देख मी सांगितलं होतं ना म मी. पण ना मी सांगितलं होत ना लागून जाईल फोन एक त आयकतच नाही माझं.
लागतोच ना मग का बरं लागनारं नाही.
लागणारच ना म लागावंच लागणार.
लागावच लागणार त्याला.
बस, बस भेटून आली तुझ्या महादेवला काय म्हणत होता महादेव बाबा? हॅलो हॅलो! बाई ग कुठे गेली ग बई. हॅलो! हॅलो! हॅलो!